बोल. काय बिर्याणी करणार आहे संध्याकाळी त्याची तयारी-
बिर्यानी.
हम्म शुक्रवार आहे ना. खाऊ वाटलं करायचं.
खाऊ वाटलं की करायचं व्हाय ते नॉनव्हेज असेल.
हा हा. चिकन आणल्यात मस्त लॉलीपॉप फ्राय कराायचं. मस्त पैकी खायचं.
सांगू नकोस.
साधी बिर्याणी करत असतेस तर मी आणि म्हणलं तरी अस - रेसिपी सांग तू चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी म्हणालीस त्या आणि रेसिपी सांग. तंगडा बिंगडा कसं तोडायचं ते.
नको त्यापेक्षा.
तुम्ही तुझ्याकडं .
काय नाही बघ, मी पण आता डाळिम सोलायला घेतलोय बघ.
हम् ते नव्हं ते ते काय मराठी ट्रान्सलेट करायचंय बघ ते म्हणजे कॉलवर बोल्यालं रेकॉर्डिंगच. हॅलो.
हॅलो
आवाज कट वालाय काय?
अ ईना झालत माझ्याकंड चुकून नेट ऑफ झालं म्हणजे मी कानाला लावलेलं तर त्यामुळे, हा बोल.
हम्म बंद करतो बगं, मगं म्हणजे कनी ते सकाळी मिटिंग होती की नी त्यात सांगितलेत गं की म्हणजे फुल स्टॉप द्यायचा प्रश्नचिन्ह वगैरे असं काय
होय ते ट्रान्स्क्रिप्शनच्या टास्कला.
हा मला माहित नाही म्हणजे काय हाय यो?
तू तुला आलाय
होय मी हाय असंच केलोय सगळं म्हणजे जे चुकीचं आहे ते बरोबर करून केलोय सगळं आता यात अं पंधराशेच्या पुढं गेलय.
हा हा हा अ मग आता इथंन पुढं करताल ना. लक्ष देऊन कर म्हणजे इथनं पुढं करताना लक्ष देऊन कर गं. काॅमाच्या ठिकाणी काॅमा द्यायचा, परत प्रश्न चिन्ह जर प्रश्न विचारला असला तर प्रश्न विचारायचं म्हणजे प्रश्न चिन्ह च साइन टाकायचं. म्हणजे ते आपण जसं का मराठी निबंध वगैरे लिहताना कसं करतोय ते सगळे चिन्ह वगैरे वापरायची.
हा हा
ते प्रॉपर करायचं ना त्याच्यामुळं.
हा मी आधी केलो गं मग पंधराशे झालंय ना ते म्हणून विचारलं, मला आता
जास्त ते नाही चिन्ह वापरलेस तरी चालते पण जर समज वाक्य पूर्ण नसलं तर ते अ डबल डॅश ते हे अ हा पूर्ण जर वाक्य असलं तर आपलं टिंब पूर्णविराम.
म्हणजे पूर्ण ऐकु आल म्हणजे पूर्ण वाक्य असलं तर.
पूर्ण वाक्य झालं असलं तर. आता एक एक जण अर्धा अर्धा बोललेला असतंय ना.
हा मला सगळं
झालं
अर्ध अर्ध बोललेलंच यालयं
आ सगळ अर्धा अर्ध बोललेलंच येतय गं, आता ब आपण बोलायला लागलोय आपण बोलालोय एवढं आलं हा कि मग ते वाक्य आपण काय धरणार पूर्णच धरणार ना कारण की आपल्याला ऐकताना ते तेवढंच दिसालय, पण जर समज आ बिर्या बिर्याणीची तू जर समज मला रेसिपी सांगा लागल्यास आणि मग हे घ्यायचं आणि मग ते घ्यायचं असं सांगाल्यास तर मग ते अर्धी अर्धी वाक्य आहेत. आ मग ह अशा पद्धतीने बिर्याणी होत्या वाक्य पूर्ण झालं तिथं टिंब द्यायचा.
हा हा हा हा हा.
असा सगळा आहे तो गोंधळ.
ते लईच हे डोकाल तर आपण जाय काय कळतच
मला पण नंतर ना असं झालं त्यापेक्षा फोन व बोललेल परवडलं फोन करून
ह
आ ट्रान्स्क्रिप्शन आणि सांगित की दिवसाला पा शी व्हायला पाहिजे
रा पाहिजे मी काल दिवसभरात पंधराशे केलो सोड हो दिवसभर मी तेच कराल होतो काल नेट सांग कुठं वापरलोच नाही
मी पण मी पण पहिल्या दिवशी तेच केलंय पहिल्या दिवशी पूर्ण बसून ना अ हजार टास्क केलो नंतर न मला काय नकोच वाटायला लागलं करायला म आता माझे आता तीन हजारला आहे बघ मी ल टास मग आता आजपासून जरा वेग वाढवला आता कराय लागलं म्हंटलं पहिला हे फोन फ्रेंडच संपून घ्यावं आणि मग ते करावं
मग आता हा दुसरा कोल ना मी तुला केलेला का तिसरा
दुसर हा हा तिसरा आहे कारण की मी दोन तू दोन असे खलत ना आपण बरोबर तवा एकदा ते पकी म्हणजे अ त्या ह्याच्यात जाऊन ना नंबर चेक करून बक्की कितीत
हा बघ तु गी सार कालायक रा अप्लाय करायचा तुला दोन आहेत अजून आणि नम्रताला अजून आहे नम्रता पण आहे ब
हा नम्रताला आता तुझं झाल्यावर करते की तुला त तीन करायचे आहेत ना मताा तेच नाही
हम्म हा सोडून दोननच हा तर पडून क सध
ह हा बरोबर कन्फ्युज झाले थोडी
हा
अज का
अजून काय नाही बघ मी वानत
जिंदगी
सप सेप
किती मिनटं झाले
पाच मिनिट झाला अरे तता ज ज कोठली तथी नंदुबाई ह म बोलग
नंदुबई नुबई म्हणायचं मैत्री नाही म्हणायचं माझी नंदुबाई तिचीी बहीण नाही हिजी बही नाही मी ती जिजवत माझे चाले हो चाले होन की
साली आहे म्हणते त बोल की जरा मी लकोय तुला बघून थांबलय मी ते हो खणची ममी होम दिवसाने पू राहत म
अजून काय
अजून काय नाही बघ बाई मैत्रीण नाही तर गाठ पडल्या त म्हणालाग ठेव किती दिवसान त लग्न झालंय तिझं लग्नाला तर काय बोलवली नाही सोडून सोडून खाल्ल्यात सगळं आपलं आमचा काही झालंच नाही साखरपुडा ब झाला नाही नाही आमचा
मग का आता सुपारीला बरवं काय म्हण
अजूनथ सहजावी पत्त्यां नाही एंगेजमेंटचा पत्या नाहीज दुपारी फुटली नाही काय नाही ते काय झालं मग हळदी कुकू मग आणि मग जेवण कध हा
तुझा आवाज मधन म्हणनं बंद व्हायलाय ग
बंदवाला कटवायलाय का रेंजचा प्रॉब्लेम असेल त तर
हम्म जरा रेंज मध्ये जावा मग
असं दुसऱ्यांसोबत बोलत चालते का इथं बाहेर म्हणजे अस तुझ्यासोबत सोडून दोन मिनिटकडे बोलत चाल काय म्हणालोय का म्हणूनच हिला थांब थांब म्हणाले मी हिला ब
किती मिनिटं अजून थोडे मिनिट
तेच अजून पाच चार मिनट असतील एक मिनट थांब बघते मी साात झाला का
हां मग अजून एक दोन मिनट व्यवस्थित बोल आणि मग पैसे कटत जात ग बाकी काय नाही मग उगंच कसं पैसे कट कशाला उगंच कर द्यायचं
अच्छा
कल्यास वारता नि पण
बू आहे म्हणूनच विचारलो ग मी
होय होय माझं मी केलं असणार तर ल तिकडे जाऊन बुलली असती
ह नाही बाई तुझा असत तर कशाला बोलल असतो तुझा असत तरी मी बोललो नसतो बाहेर नाही आपट काढालीस अजून काही नाही नि आणतच आहे ब तू काय जेवण बनवलंस
मी काय जेवण बनवले नाही बई म हा बनवलेला आज सोड आज मीच खलतो नाही आज मसाल चपाती खलतो बाळमी अ बस मीच केलतस
कोणाे
मग काय लच्छा बराटा मस्त खेलत
पण आज रोटी म रोटी चिकन बिरयानी करणार आहे तिकड शिकायला शिकून जायला पाहिजेत नाहीत ना
होय मग काय तर तिथं गेल्यावर आणि म्हणाय न कसं असू तुझ्याई ना काय शिक
हो येतयच सगळं बनवाण सोड तरी पण करायच ब
ते पण बनवायचंर रोज जर ब लाग की तिथे गेल्यावर कधी लोड पडत नाही नाही तर होणार रोज काहीच काम करायच
आ ते श कढायला घेतोज रोजस बनवतोय मी
काय झालं
रोजच बनवतोय म्हंटलं
तुझा आवाज जरा कटकटच व्हायला लागलाय बघ
अग तर काय विषय काय म्हणती बघ
हा तयललेे
काय असं वर पाय केल्यावर ऐकूय
असं काही त्रास आहे ना मग
ह
वरपाय करून बसव ले रेकॉर्ड होते ग बोलण आपलं कोणत ऐकणार आहे
अगं म्हणजे पाया वर केलं का नाही रेंज मध्ये यायला लागलं का पाहेर टेकल्या नंतर न रेंज ल्या काय असं
अम असेल असल
ह अजून काय नाही बघ नि मानताच सगळं काम चालय तू कधी येणार आहे स्वतः इकड कुठ आहे
मी च एकतर एक तारखेला येईन नाही तरर मग सहा तारखेला
ह्ट घ असा् म आा तेच बघत म एक मिनिट झालात क कर कमी कट करू थांब थांब मी फनला होत साधा फ मग कॉ
होय होय
हा